हा बोल ना.
काय करतीये?
काय नाही बसलेले.
हो का? जेवण झाल?
आत्ताच गीळलं. तुझ झालं का?
ह.
मग काय चालूय अजून?
काय नाही झोपा घेन चालय.
आज लवकर उठली होती काय?
हा आज सवासणी होत्या ना आमच्या घरी.
हो का?
हम्म.
तेच म्हनल लय लवकर जेवण झालं. लवकर उठली होती की काय?
तुमी नाही घातले का सवासनी?
घालूना अजून. शनिवार रविवार बघून.
हो का?
तुमी काय केलंत सवासनीला जेवायला?
काही नाही. अम्म खीर, मटकीची भाजी भजे, पापडन तेच केलं होत.
हा का? आम्हाला बी करनय आता. कधी करणारेत?
हम्म हम्म. परत रविवारी सगळ्यांच्याच राहत्या.
हम्म हा ना.
बघा ना आता उद्या किंवा उद्या चालत असल उद्या घालु नाही तर परवा घालू. रात्री का ना आली नव्हती तू? रात्री त्रीपण आली नव्हती म्हणलं.
आले होते ना पण म हे रुद्राक्षच घालत बसले तिथ. आपला काय देव पूजा तिजी सासून दिल होत ना मंग तेच मंग मी आराध्याला घालायचा होता. मला घालायचा होता त्याच्यामध्ये वामडा म्हण मला घालायचा मंग तिघांला परत ते करत होती. त्याच्यामध्ये टाकलं ते जात नव्हत एक तर ते रुद्राक्ष ते कशे बशे घातले त्याला जाळीलं ते करधोऱ्याला. त्यालाच अर्धा एक तास गेला आमचा.
ते म्हणलं काय आली नाही म्हणली रात्री येन रात्री कॉल केला अस
हम्म
म्हणलं काल रात्री इतकां ताप आला होता, काय माहित कसं काय.
कसं काय?
काय माहित कसं काय आला होत अचानक.
कशे लावायचे ते.
पाऊस चालू आहे ना म्हणून.
हाव का बरंय आज काही पाऊस बंदच होत नाही.
हो ते सकाळ पासून चालूच आहे.
हम्म
नाही ते आता कितीक वेळात चालू राहतो कितीक वेळानी सकाळपासून ते चालूये भूर भूर भूर भूर. काही काम नाही काय नाही.
हम अजून दोन दिवस हाय म्हणे.
कोण म्हणी?
ते कोणतं बोलत होत माय अजून दोन दिवस पाऊस आहे म्हणे असंच.
हा का माझं डोक ते दुखतंय.
बाकी काय कॉल.
लावून बघा ना.
त्या नाय जमणार म्हणजे मला करा म्हणलं असत
त्यांचे बाकी येना मंग त्यांनी मला मेसेज केलता. माझे कॉल घ्या म्हणे, म्हनल माझेच बाकीये.
हा का हो का हा हा